हॅलो हा बोला बई हो हो येतो येतोय.
येतोय ना झालेत का जेवण? हो ना मी म्हटलं दीपक बोलला होता तुम उशिरा होतात बॉ जेवण म्हटल लेट झाले का काय मी भांडे वगैरे वरत होती हा ह हा
त्यांच बाकी आहे आता ते आत्यांकडे गेले होते ना.
हो हो
सासूबाईंकडें मनूला न् आणि त्यांना घेऊन. मग ते आता आले ते आता बसले, माझं झालं माझं आवरल.
हा निवांत बॉ आमच्या सारखच म आधी अवलेबल असेल तर आप जे उरकून घ्यायचं त्यांना जेवायचं असं तेव्हा जेवतात ते.
ज होतील हा मी नाही टेन्शन घेत मला भूक लागली का मी खाऊन घेते.
हो आमच्याकडे तेच आहे भूक लागली
काही त्यांना नाही भूक लागत हा, त्यांना नाही भूक लागत मग ते जेव्हा जेवायचं तेव्हा आता हिला खाऊ घालते
हा आता आले बाहेरून नाही नाही मला नाही जेवायच बळजबरी जेवायला लावते म्हटलं जेवणाचा टाइम आहे. सारखच ये आपलं भूक लागली का खाऊन घ्यायचं.. पाऊस, पाऊस आता काही नाही. आता निघालो आम्ही वॉकिंगला इकडे खाली.
हो का?
हम्म आमचं डेलीच असतं आमचं आम्ही शिंदे लॉनसकडे जातो शिंदे लॉनच पासून पुन्हा इकडे रिटर्न मग आपलं संजीवनी नगरपर्यंत, आंबिकापर्यंत वगैरे
भरपूर लांब जात मग, हम्म
मग आमची बिल्डिंग शिंदे लॉन्च च्या रस्त्याला आहे ना.
आता भीती नाही का तुमच्या तिकडें चोरांची वगैरे मागे ले चोर वगैरे सुटले होते ना?
एवढंच तर काही नाही ऐकलं कुणाचं
हा ना कारण मागे अश्विनी ते सांगायचे ना काही झाले नंत तर खूपच हा
आओ झालं म्हणजे आमची बिल्डिंगच्या आम्ही खाली उतरल्यानंतर एक किराणा दुकान आहे इथेच त्या किराणा दुकानामध्ये अ त्या मावशी नेहमीप्रमाणे दुकान खोलून बसलेल्या होत्या म्हणजे अऍक्च्युली त्या दिवशी त्यांच्याकडे लक्षच दिलं असेल त्या एका वाढदिवसाला जाऊन आलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी तिथूनच लक्ष ठेवलेलं होतं त्यांना हो हो हो वाढदिवसाला जाऊन आल्या आणि मावशी ना कधीच मोठीे पोत घालत नाही. त्या दिवशी वाढदिवसाला गेल्यात तर मोठी पोत घालून गेल्या होत्या हो आणि ते दोन जे फिरणारे पोर होते ना ते काय करतात बिना नंबरवाली पल्सर आहे त्यांची आणि पूर्ण तोंड वगैरे पॅक म ते काय त्यांच्याकडे गिऱ्हाईक म्हणून आले. सिगरेट घेतली म स हो हो सिगरेट घेत ल्यानंतर त्या मावशींना बोलले की मावशी मला माचीच पण द्या म्हणून तर मावशी फक्त माचीच घ्याय त्या मागे वळल्या आणि त्याने कटर होत त्याच्या हाताला त्या कटरने लगेच त गळ्यात तोडून घेतलं तीन तीन तोळ्याचं गंठण होतं मावशींच
बापरे, त्यांना म्हणजे काही लागलं वगैरे का मग
नाही, नाही आओ त्यांच्या घ ना हातामध्ये कटर असतं ते फक्त कटरनी पोत तोडतात.
हो का बाब रे े म्हणजे किती इझी करता हाय ना आणि एक तर ते वयस्कर त्याच्यामुळे त्यांना हालचाल कर नसल आली एवढी
नाही लगेच त्यांचा मुलगा वगैरे बाहेर आला पण ते इतक्या फास्ट गेले कारण त्यांची गाडी पुढे रेडीच असते ना लगेच त्या पल्सर वर बसून छू ते मुलगा मागे पळाला पण काही हाती लागला नाही.
अरे मग ते कंप्लेंट वगैरे नाही केली का?
हो केली कं्प्लेंट वगैरे पण कशाचं मिळत एकदा गेलं की गेलं
चर हळहळ च करत असतील एवढं तीन तोळे म्हणजे किती झालं ते
हो मग किती झालं बरं हे काय एकच झालं असं नाही, त्या भालेराव मॅडम आहे त्या भालेराव त्यांचे सर आहे त्यानं च्या मिसेस च पण तसच झालं. त्यांना त काय केल फक्त एक धक्का का दिला त्या खाली वाकल्या आणि गळ्यातन वरतून काढून घेतली त्यांनी
बापरे म्हणजे किती म्हणून तुम्ही असं लांब जातय म्हणून म्हटलं भीती नाही का?
नाही नाही इच्छे य त त्यावेेळेस होत आता मी तर नेहमीच युज करते कारण कसं? ड्युटी व जातना हेल्मेट वरे पक असत मला ते नकली सहन नाही होत माझा आणि विष तोय नेमकी तर मला ते सहनच होत नाही हो तर मग माझ नेहमीच े असत ना गामध्ये माझ्या गायातच असतं. मी काही काढलं नाहीच सगळ्यांचं चाल पण मी नाही काढलं. मला सहनच होत नाही मग काय करणार आपल्याला एक तर ते मोकळ्या गळासाहे ठेवायची सवय नाही. हो त्या बालरा मावशी तर जस अस दात का दिला आणि वरतून गळ्यातन काढून घेतलं होत. आणि एक पांडेभाभी म्हणून होते्या आमच्या इथे त्यांना त चाकू लागला होता.
बाबर हो ना ते लागायची पडायची बी
हो त्यांना काय केलं माहितीय का त्यांना पत्ता विचारला त्या बसलेल्या होत्या दारामध्ये मावशी हा पत्ता कुठे म्हण. चिठ्ठी दाखवत मग त्या पत्ता सांगायला लागल्या आणि तेवढच त्यांच्या गळा्यावर त्यांनी ते पो वार केला मावशीने थोडीशी धडपड केली त्याच्यामुळे त्यांच्या माण्याला चा
त्याच्या मत लागला असेल हो.
त्यात पर्टिक्युलर काळा धागा घालतात.
बर किती म्हणजे म्हणजे हा किती प्रॉब्लेम झाला ना. आपल्याला सोन्याचां असून आपल्याला घालता येत नाही प्रॉब्लेम झाला नाही का आता सगळे बँनटेक्स युज करताय. वापरू शकत नाही बँनटेक्सात त्याच्यामध्ये ज्वेलरी ते चालूया आता युज करायचं काम
आता हे निसर्ग लॉनच मध्येच हो. निसर्ग लॉन्समध्येध्ये तिती मोठी घटना झाली होती. लग्न झालेलं होतं मोहाडीचं होतं मो म्हणजे त्या आठवड्यात त्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती दुसऱ्याच्या लग्नाला आली ना त्या ऐकामधल्याच ल ून जस्ट बाहेर आली निसर्ग लॉन्स आपल्या समोरच
ह. समोरच हो माहित आहे ना हो हो हो माहिती आहे ना माझं लग्न तिथंच झालेलं आहे ना.
हो ना हा लग्न वगैरे लावून तशीच बाहेर आली आणि त्यांच्या गाडीत बस. यला म्हणून आली आणि ती नवीन नवरी त्याच्यामुळे तिने सगळे डाग घातलेले तर तिचे ते जेवढेचे एवढे ढाक कापले होती त्यांनी
ते कसे एवढे कसे काय का कसे काय कापताले असले एवढे
अरे त्यांची जी सुरी असते ना त्या सुरीने कटरने
नाही ते पण आणि तिचे आजूबाजूला लोक असतील वगैरे तिचे त काय? हा म्हणजे किती डेंजर लोक म्हणायचे ते चोर म्हणजे ते ना कायम स्वरूपीचे चोर अस. अस तुमच्या तिकाडचे ते असं असेल ना आट्याल गुन कारण मग पकडायचे ना पोलिसांनी काही किती आता एवढं घडतंय तुमच्या तिकडं
ते असे थोडे असतात काय पोलीस कुठलीही वस्तू चोरीली जाते याचा अर्थ पोलिसांना हप्ते असतात ते काय कंप्लेंट नोंदवून घेतात. बस संपलं विषय हो. एक फक्त ते भालेराव सरांची पोत हो क क त्यां रिटन आली होती बर का घरी ते काय ब की जाऊ द्या पोलीस स्टेशनला त्यांचा मुलगा जरा पुण्याला वगैरे होता तो म्हणे.
हम्म.
की काय कं्प्लेंट करायची ब चार चार वेळेस आपल्याला चक्र मारावे्या लागतील म्हणून ते कंप्लेंट करायला नाही म्हट. के म्हणून पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांची पोत तिसऱ्या चौथ्या दिवशी रिटर्न आली होती-. म्हणजे बघा जो कंप्लेंट करायला तयार नव्हत त्याची रिटर्न आली हो. किं मावशींची वगैरे नाही आले आमच्या इथे म्हणजे मागे हा प्रकार खूप होता एवढ्यात काही नाही एवढे जरा बरं झालंय.
मग मम्मीला ते मा आईला तेच मी सांगायचे नको घालत जाऊ कारण तिचं असं तिला सवय ना. तरी काढून ठेवलं नंतर तर मग आता पदर वगैरे असतो पोहत असतेच मानची
नाही मोस्टली आपण जपतो काय काय बाय हो काय काय बाया काय करतात लग्नाला आलं.
म क भी वा म्हणे पचीस् भीती वाटती जाण्यायच्या त्या गोष्टीपेक्षा कारणक नुकसानत होतच आपलं पण मग लाग ण काही नाही का कमी जास्त असं.
मग ते ढता न कसही काही लागू शकते ना.
मग किती लागू शकतं त्याच्यामुळे भिती वाटते आणि मतार एजेड लोक असले तर त्यांना पडले तरी एवढं एवढंस नॉर्मल लागलं तरी तेे फ्रॅक्चर होणं हे ते असतं ना. म्हणून भीती वाटती तरी मी सांगायची त्यांना हा.
कार्यक्रम असल्या वगैरे का त्या अस चांगली तयारी केली ते वरती काढतात आहे. तुम्ही पदरा खाली झाकत ना तसं नाही करते. चार पाच जणी बरोबर असले की सगळ्याजणी नाही चालू द्या. तसच लक्ष देत ना त्यावेेळेस की ह्या या्या घटना होतात म्हणून ह.
तु घाबरत नाशिक मध्ये जा कुठं जात. त्यांचं असतंच कंटिन्यू पदर असतो फक्त बसमध्ये जातात त्या एडं आणि तुम्ही पाहिला ना मी शकवून जाईल बाबरे एवढं सोनं करून फिर त्या
सांगितलंय मला दीपकनी सांगितलंय. सांगितले म्ह दीपक म्ह त्यांच्या जावा जाऊन त्यांच्या जावा. ज म चढाओढ लागते म्हणे कोणाच हे म्हणून
हो तेच ना मग नाही अत्यंत जास्त सोन आहे ना त्याच्यामुळे मग आता आमच्या इकड पघडतं ना या गोष्टी बस. मध्ये इकडं तिकडं भीती वाटती मग त्या बसचा प्रवास करता ना. ओझरला जायला तुमच्या इकडे यायला ना तरी घालून येत त्या ओझरला म ओजला घ्या घालून येत त्या अ हा नाही घाबरत ड्याशिंग इ ते एकदम
ह ते प पण करणार कसाही करतो. त्यावेेळेस नाही समोरचा माणूस नाही जर प्रतिकार नाही करू शकलो आपण त्यावेळेस काय करणार ना हा असं पण असतं ना. हो.
बम्.
हे काय कावतसं
आमच्या इकड आहे आणि हा. आपणच वापरायची असोय नाही आता म्हट ही छोटी नाव त्याच्या मी घालत नाही कारण याच्याकडे लक्ष असतं मी मोबाईल सुद्धा हरून जातो माझ्याकडून लक्ष नाही राहत वस्तूकडे विसरून जाते हम्म. बाहेर गेल्यावर ना असं आपण हे वेड्यात काढत ना बोर असं नाही का याच्या सारखं होतं. आपल्याला कन्फ्युजन होतं काही समजत नाही हम्म. त्याच्यामुळे हे बॅग हा नेते हे नेते ना यांना सांगितले जातं हो लक्षात रावू दे लक्ष लक्षात नाही राात माझे विसरून जातेी. मोबाईल सुद्धा मी जास्त आता लग्न होतं एवढं तरी मोबाईल माझं घरीच ठेवायचे मी नि नाही कारण स्वरूप लहान होत त्यावेळेस सोमानी गार्डनला एवढा माझा भारीतला मोबाईल मी हारून आले होते नंतर काय लोक लोकांना सापडल्यानंतर काय लोकं घेऊन टाकतात स्विच ऑफ करता गेला तो किती कं्प्लेट टाकली. तरी भेटला नव्हता माझा मोबाईल
हो हो मग एकदा हाताला भेटला का कोण देत.
ह तेच ना मस्त होत पहिलाच मोबाईल होता संपला विषय मग त्याच्यात एक तर आपले सगळे फोटोज तेच ना एक तर फोटोज वगैरे असत ना आपले सगळे त्याच्यामध्ये. ते आपल्याला वाईट वाटत मग हाहाहाहाहा
जीमेला बॅ
हो आता तेच करते ना मग जिमेला असत माझे मग. परत राहते पण जास्त करू मोबाईल नेतच नाही मी हो तेच बघते हो
जीमेल बॅकअप ठेवायच सगळं आपलं असतं त्याच्यात अव्हेलेबल.
ईमेल हा जीमेल वर ठेवलं ना सगळं य तर मग माझं आता तेच एच डी कार्ड मध्ये फोटो सेव असता. आणि पण म एस डी कार्ड गेल्यानंतर काय गेला तो विषय तेव्हा त्याच्यात एस डी कार्ड पण होत माझं सगळं होत
नाही एकदा गेला का गेला आता एवढे तास आहे की फोन गेले का पुन्हा भेटणं मुश्किल राहत हो हो ठीक आहे